बोला काय बोलता आता मग? मग तुम्ही मंदिरात वगैरे असं जात नाय?
हो जातो ना आता इथ इथे आता बघ घरी ना गाव वी नाही होत शक्य कारण गावी कामच इतके असतात वेळ भेटत नाही पण सिटीत आता इथं रूमच्या पलीकडे आहे ना, अ सांगवीमध्ये गजानन महाराजांच मंदिर आहे.
हां हां.
मी शेजारीच बघ इकड एक मारुतीचं मंदिर म्हणून आहे ति तर संध्याकाळी हरिपाट असतो भजन वगैरे छान मस्त आवाज येतो त्याचा. आणि इथ गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये पण छान आरती होती संध्याकाळी. इथे आल्यावर जातो आणि बघ आता मी जरी त घरापशी आहे जवळ पण म्हणतो ना आपण जवळ असल्यावर तिथं जात नाही असं.
हम्म बरोबर हा.
लांबच्या ठिकाणी जाऊन येतो पण आपल्या ठिकाणी असलेलं देव देव अस णना जाणं होत नाही असं होत आणि खर ए आता बघ आपण म्हणतो की पंढरपूरला जायचं तुळजापुरला वगैरे असं लांब लांब ठि काणी जाऊन येत पण आता जवळच्या ठिकाणी आहेत ना तिथं जाण नाही होत.
तर
जातो ग पण आम्ही जस्ं बाहेर बघा आजच चाललेला प्लॅन करायचा की लोणावळ्याला वगैरे जाऊन येऊ पण मग आता नन ताई वगैरे त्यांचे मिस्टर असं म्हणजे आहेत ती जोडी आमची एक जोडी आणि फोर व्हीलर पण आम्ही पुण्यात आणले तर मग चाललेलं करूयात प्लॅन लोणावळ्याला एकविरा देवी आहे ना.
हो हो. आम्ही जातो तिकडे आमचं जास्त एकविरेलाच जाणं असतं.
तुमचे नवस वगैरे पण घेऊ येतात ना बाला टोपलीत वगैरे मी व्हिडिओ बघितलेले. मग मग म्हंटलं
च नवस फेडायला जातात ते. अ गुडग्यावर गुडग्यावर.
हो ना एवढं कसं मग पूर्णच जातात ते.
हां पूर हो पूर्ण जातात. ते बांधतात ना पायाला असं. कोणकोण साडीवर कसे चढतात समजत नाही म्हणजे अस साडी वगैरे घाल
हो ना बघ ना पण बघितलंय मी ते टोपलीत बाला वगैरे घेऊन येतात काही काही पाळणा तांतात असं नाही का डोक्यावर घेऊन जातात देवीला. माझे मिस्टर आणि ननदबाई गेलेला. पण त्या वेेळेस मी प्रेग्नेंट होते ना मग मला नाही जात आला. कारण चढायला त लागतात ना तिथं ह चाललंय तिथे आहे एकदोनस स्पॉटेत त्या बोलल्या न ननभई म्हंटलं मग जावयात चालेल पण कसं रविवार सोडून नाही जमत ते दोघं पण वर्किंगेट. मिस्टर पण वर्किंग आहे पुन्हा आम्ही गावाला यायचं शनिवारात मग रविवारी पुन्हा सकाळी जायचं आणि पहाटे निघाल तर मग दिवसभर आपल्याला थोड एन्जॉय पण करता येत.
हां बरोबर मग तुम्ही गावाला साडीच लावत असाल ना?
मग मी ना आधी घालायची ग साडी म्हणजे नवीन नवीन लग्न झालं ना. त्यावेळेस जवळ सात आठ महिने साडी घातली मला साडी आवडते ग पण प्रॉब्लेम होतो कमरेला खू त्रास होतो ते असं रुतल्यासारखं होतो कंटिन्यू साडी मग नंतर प्रेग्नेन्सी नंतर ना सोडून दिले घालायचे मग घरी ड्रेस ड्रेसच.
हा.
ह किंवा मग गाऊन वगैरे असं नाही का गाऊन घालते किंवा मग आपला ड्रेस पुण्यात आल्यावर प्ला घरी प्लाझो वगैरे वापरते ग मी शार्ट टॉप आणि प्लाझो पण वापरते मी पण काय आता गावच्या ठिकाणी थोडसं म्हणजे लोकांचं हा बघा तिची सून असेच घाल ते तसेच कपडे घालते हां आणि मंग पाहुणे येणार असल तर मग आता आता तर मी सोडलं माझे नंदावे वगैरे यायचे ना त्यावेळेस मी मग येणारेत ना मग चला नंदेच्या घरचे पाहुणे मग साडी घाला वगैरे घालाय चे आता ते पण सोडलं मी.
हो ब
ह का कुठं डबल डबल साडी घाला, काढा रात्रीच झोपेत तर जमतच नाही साडी.
जमतच नाय हो माझी मम्मी गाऊनच घालून असते म्हणजे ति आता तिची इच्छाच नाही म्हणजे अशी साडी वगैरे कधी बाहेर जाताना वगैरे लावते अशी.
हो मी पण कधीतरी बाहेर जाताना पण आता आपण कसं फिरायला जायचं ड्रेस लटकवला नवीन एखादा पण देवाच्या पण जि थ देव देवस्थान आहेत ना देवाच्या ठिकाणी हमखास साडी घालते मी शक्यतो बाकी असं धबधबा वगैरे असल कुठ जायचं अस अ ग नाय का आपण म्हणतो नाणे घाट, डारे घाट जस माळशेज घाटांमध्ये तिकड किंवा मग ट्रेकिंगला जाताना ड्रेसच घालते मी आम्ही ते पण ट्रेकिंगला पण जातो कधी कधी असं गावाला हे जर गावी आले ना हा मग आम्ही ट्रेकिंगला जातो गावाकडे आमच्या हरिचंद्रगड वगैरे हो हो आमच्याकडे तर हरिश्चंद्रगड हो आता माझ्या माहेरी पणय ना शिवनेरी किल्ला, शिवाजी महाराजांचा
हां हा हा हा.
इकडे पण जातो आणि अष्टविनायकापैकी दोन गणपती पण आहेत माझ्या माहेरी. ओझर गणपती ऐकलेला असेल ना, हो ओझर गण पती आणि लेनाद्री हे अष्टविनायकापैकी दोन गणपतीयत. ते पण एक छानय तिथे गणपतीचे जेव्हा बसत त्यावेळेस पण तिथे जत्रा असते मोठी.
हा हा हा.
संकष्टीला तर फुल गर्दी असते तिथं.
हा मस्त मग आमच्या इकडे पण रायगड आहे रायगड. म्हणजे आम्ही रायगड मध्येच राहतो असं.
अच्छा मग तिकडे काय किल्ला आहे रायगड किल्ला कुठेय मग तो?
किल्ला तोच तिकडे आहे महाडच्या पुढे.
अच्छा तस वाटतं ग?
गेले नाय कधी.
हे बघ हे हे असं असतं आपलं म्हणजे आपण तिथं राहतो पण तिथं जाणं होत नाही लांबच्या ठिकाणी जाऊन येतो पण जवळ कधीच जाणं होत नाही असं असतं. हम्म मला पण जायचंय ग रायगड ला. रायगडला जायचंय पण नाही होत ग.
जे हं आता चांगलं केलंय ग रायगड वर.
मी अं साताऱ्याला केव्हा फिरलेली माहितीय माझी स्कूल ट्रीप गेलेली त्यावेळेस. महाबळेश्वर, वाईचा गणपती वगैरे त्यानंतर पुन्हा तरी कधी कुठ जाणं झालं नाय.
हा मी महाबलेश्वर ला वगैरे प्रतापगड आम फॅमिली सोबत म्हणजे दादा आस त्यांना दादा बारकं होत ना आमचा छोटा होता, हां. मी तर त्याच्यापेक्षा छोटी, आमचे फोटो पण होते, पण तो ना पेन ड्राईव्हच हरवलं कुठं.
अरे देवा सगळ्या आठवणी गेल्या.
जाम भारी भारी फोटो होते आमचे, एक सोबत त्या सोबत, म्हणजे होते फोटो, आता एक पण नाही, आता ते चॅट जीपीटी वर करायला लागतय. फोटो, मग काय, तो चॅट जी पी टी
तो देतो, छान बनवून देतो चॅट जीपीटी. हो, आणि काही आपले सोल्युशन असल, काय तर त्याचे एन्सर वगैरे
हा हो हो, आता सगळी पोरं लहान पोरं वगैरे म्हणजे, माझी सिस्टर आहे ना बारकी, म्हणजे दहावी नववीला आहे आता, तर तिला काय आन्स आन्सर पाहिजे असेल तर चॅट जीपीटीला विचारते. मग त्वचा सांगतो ना, चॅट जी पी टी.
हो सगळं सांगतो डिटेल मध्ये छान, आणि बोलतो पण छान.
हां, आता मी माझी इंटरव्ह्यू होती ना तर मी त्याला विचारलं, की म्हणजे असं बेसिक क्वेशचन काय विचारतात, त्याने सांगितला, आणि तेच विचारलं ओ मला तिथे कंपनीत. जास्त नाही विचारले ओलखिचे होते, मामांचे ओलकीचे होते. काय नाय, फक्त इन्स्ट्रुमेंटची नावं विचारली पाच सांग, पण मी दहा सांगितली. ते बोलतात जाम अभ्यास केलास, मी बोललो हो म नंतर काय नाही विचारलं त्यांनी मला,, हो.
कधी कधी स्वतःचच कौतुक करावं वाटतं आपल्याला.
हां.
मग असं मम्मीने कुठलं तुझं भाज कौतुक केलंय काय, तू अशी भाजी कुठली बनवली ती छान झाली अस
करते मी, नाही चिकन चिकन वगैरे केला ना कि ती खाते चाटून पुसून.
अरे वा! खरंच, म्हणजे यायलाच पाहिजे,. आम्ही पण यायला पाहिजे तुझ्याकडं मग.
या मग मी तुम्हाला बटर‌ चिकन करून देईन, मी बटर
अरे बापरे! मला पण शिकवशील रेसिपी पण सांगशील हं.
हो सांगेन ना. उद्या सांगेन उद्या, हां, चालेल तुम्ही पण हा तुम्ही पण करून बघा कारण मस्त होते, आणि ना चिकन आणता‌ ना, तेव्हा असं हे, चिकन फ्राय वगैरे करायचं, भारी लागतं.
करतो गं, आता बघ, मी काय करते माहिती ये का, माझ्या घरी माझ्या अ लहान्या सासुबाई माळकरी आहेत, त्या नॉन व्हेज काही प्रकार खात नाहीत, आता मिस्टर पुण्यात असतात. आणि माझा एक दिर पण खात नाही तो पूर्ण, म्हणजे नॉनव्हेज खात नाही. आणि आता दुसरा, जो गावाला आहे दिर तो खात नाही, आणि दुसरा पण दिर पुण्यात आलेला म आता आम्ही राहिलो किती. माझ्या सासूबाईंनी खाल्लं तर एखादा पीस वगैरे, आणि चुलत सासरे ते पण एखादा पीस, मग असं होतं की, अरे एकट्या पुरतं काय बनवायचं. नाही का असं, आणायचं एकटी असं खायला एक दोन जण असलय ना हे मग भारीच वाटतं, पण आवडतं मला ते नॉनव्हेज वगैरे. आणि आजचा तर प्लॅन हुकला आमचा बनवायचा.
हो तेच तुमचं राहिलेल ना सर्व.
हो आणि आता आखाड आमच्याकडे आखड म्हणतो ना या महिन्याला आखड. पण चालू आहे मम्मीकडे पण आमंत्रण आलेल तिच्याकडे नेक्स् वीक. जायचा प्लॅन केलाय. कारण म हो आमच्या आखाडाला. चिकन मटन काय असेल फिश असं. आखाड परत आधिक महिन्यात पुरणपोळी असत ना.
हा हा बरोबर तुमच्या इथ गणपती असतात?
हो आम्ही घरी नाही बसवत पण मंडळाचा असतो.
मंडळाचा काय हा हा.
हो तुमच्याकडे.
गावात कुठेच नसतो.
गावात आता प्रत्येकाच्या घरी असतो पण आम्ही घरी. घरी नाही बसवत आता कसं लेडीज आहे मग प्रब्लेमस वगैरे असतात नाग बरं आम्ही दो तिघी जणी. मग असं नाही की एकच आहे मग त्याच्या मूळ मग ते देव सगळे नियम पाळण नाही होत नाग.
हां बरोबर मग तो असेल ना साखर चौथीचा ना.
हो हो.
साखर चौथ असते ना गणपतीत तो असेल ना मंडलाचा. पूर्ण गावात.
हो हो हो तसच असतं मग आम्ही तिथे जातो आरतीला वगैरे जातो. आणि एक इकडे आमचा जो म्हणजे शहर आहे संगनमे आत मध्ये सिटीमध्ये मग येतो आम्ही. कार्यक्रमस वगैरे असतात ना तर मग ते येतो म्हणजे कि.
संगमनेर काय हां हां हां.
हा मग येतो आम्ही असे कार्यक्रमस वगैरे बघायला असतात ना.
हा बरोबर आमच्या इकडे पण असतात गेम्स वगैरे हो. हा.
आरस वगैरे पण छान असते मेन क खरं आरस वगैरे त्यात तर खूप कॉम्पिटिशन असते आता जे संगमेरमध्ये खूप म्हणजे. अ ऑडनुसार म्हणजे काय म्हणतो आपण गल्ली गल्ली नुसार. तर असतात ना गणपती मग त्यांच्यात पण कॉम्पिटिशन असतेकी हा देखा देख असे सादर. करायचे डेकोरेशन वगैरे खूप कॉम्पिटिशन असते.
ऐका मी करू.
अ एकच मिनट हा हो हो चालतय कर कर कर कर. नाही ग जेवण करायचंय.
हा मग माझा एक कॉल करा आणि नंतर मग जेवण करा.
बर बर करू एक कॉल होऊन जाऊ दे दोघी. चल मग जाऊ जेवण करू झोपू बाय. हो हो हो हो हो.